हॅलो
हा बोला
काही चाललंय
काय नाही बसले कामावरून तुमचं काय चाललंय
मी पण बसलय बघा झालं ग जेवण वगैरे
हो जेवण वगैरे बनवून झालं थोड्या वेळाने जेवायच अजून टाइम आहे जेवायला
हा सकाळी नाश्ता केला असेल ना ना अजून सकाळी नाश्ता केलेला ना
अचछ
आता दुपारन जेवायचं
हो तेच ना मग काय चाललंय बाकी आज आमच्याकडे नॉनव्हेज आम्ही खातो शनिवारी
आम् बी
हा आम्हाला असं म्हणजे उपवासाचा वार असला तरच खायच लागत मग बाकीच्या इतर वाराला आमच्याकडे, नॉनव्हेजच असतो.
आम्ही गुरुवार आणि सोमवार सोडून सगळे वार खातो.
आम्ही पण नाही मंगळवारी घरात नाही खात, पण मी खाते. सोमवार, मंगळवार आणि गुरुवार आमच्या इथे नाही होत नॉनव्हेज.
म्हणजे मी खाते फक्त, आमच्या घरात सगळे पाळतात मी सोडून, मी कुठलाच वार पाळत नाही.
अच्छा माझा सोमवार आणि गुरुवार असतो फक्त मंगळवार माझ्या नाही घरात असत. तस घरात सोमवार कोणाच नसत, माझं एकटीच आहे.
हा आता जास्त करून मुली सोमवारच धर धरतात ना.
हा आणि आमचं कसं कुलदैवत पण आहे ना, मग तो धरतो आम्ही. वागेश्वर महाराज ह
ग तिकडे देवळ कोणते कोणते?
इकडे भरपूर स्वामींचं मठ आहे वागेश्वर मंदिर परत भवानी आईचं मंदिर. मंदिर आहे दहावीर महाराजांच मंदिर आहे हनुमान मंदिर. भरपूर प्रकारचे मंदिर आहेत म्हणजे सर्व आहेत बऱ्यापैकी गणपती बाप्पा च आहे.
हा इकडं नाही तेवढं म्हणजे इथ. आपलं म्हणजे जे मेनमेन असतात ना महादेव वगैरे, तेच मंदिर आहेत. आ मठ तो पण लांब आहे आमच्या पाासून आमच्या जवळ फक्त दोनच मंदिर. एक महादेवाच मंदिर आहे आणि गणपतीचं मंदिर हे दोनच मंदिर आमच्या जवळ आहेत बाकीचे लयला लांब आहेत.
गावात आमचे दोन आहेत भवानी आई आणि वागेश्वर मंदिर आमच्या गावातले बाकीच्या म्हणजे ते आहेत ना आता सांगितले ते जवळच आहेत म्हणजे एवढं दहा पंधरा मिनिटावर आहेत जात.
हा ना इथं लांब येतो एक दीड दोन तास लागतात जायला.
इकडे जवळ आहेत सर्व मंदिर.
स्वामींच मठ ये तेवढंच दुसरं दारेश्वर म्हणून एक ठिकाण आहे आमच्या इथं मग तिथं पण महादेवाचे पिंड वगैरे आहे ते पण देवस्थान छान आहे पण लय लांब बायस
म्हणजे स्वयंभू आहे कि हा स्वयं स्वयंभू आहे की स्थापित आहे.
स्थापित आहे म्हणजे डोंगरात देवळ आहे ते पूर्णपणे असं. आतमध्ये खज पडल्यागत आहे आणि त्याच्यान कंटिन्यू पाणी असतं तुम्ही उन्हाळ्यात जावा पाव पावसाळ्यात जावा, कधी ही जावा तिथ कॉन्टिन्यू पाणी पडत असते वरून डोंगरावरून
मग ते स्वयंभू असेल ना नदी आहे का बाजूला
नाही नाही डोंगरच आहे डोंगरावरून खाली असं हे पडत मग धबधबा कसा टाईप
पाणी हा हा समजलं
हा आणि त्याच्या खाली मग असं खच पडले गता डोंगराला आणि त्याच्या खाली मग सगळे देवाचे म्हणजे पिंड येत फक्त अस मूर्ती वगैरे नाही, महादेवाची. पिंड कसे असतय तशा टाईपमध्येध्ये आहेत सगळं मग तिथं महादेवाच शंख वगैरे सगळं भेटत -
हो
आणि काय म्हणतय
काय ना आमच इकडे पण आहे इकडे मंदिर मस्त
हा ना
आम्ही पण जातो पूजा करायला वगैरे आणि महाशिवरात्रीला तर काय म्हणजे भारी सर्व लोक येतात आमच्या इथे म्हणजे पूजा असतला इकडे
डणरथझद
अ तर बाहेर पण म्हणजे आणि रात्री प्रसादी वगैरे असत हो ब
इकडं एवढं नसतय महाशिवर कस आहे आपलं प्रत्येकाच्या प्रत्येक मंडळावरढं आपलं गर्भात एवढा असतो झाला
हा
नमस् मॅडम
र वास्तो ना
तुम्ही काय करता जॉब करता कि काय घरीच असत
नाही घरीच आ घरीच कुठती जार भेट हा जायला नाही कुठे भेटत घरीच असते
अच्छा घरून काय करता का मग नाही
नाही काही नाही तुम्ही घरीच
नाही मी ज्वेलरी व्यवसाय करते स्वतःच्या आणि मेहंदीच्या वगैरे ऑर्डर घेते
अच्छा ांग ते माझं पण आहे पण ते माझ पण आहे च पण ते कस सीझनला अथ कोण नाही मशीन माझ्याकडे पण आहे ब्लाउज वैरे ड्रेस वगैरे मी देते शवून पण ते कसं म्हणजे का सीझन असेल अस नाही आता सध्या बंद आता झालं म्हणजे को सीझन चालू होत ते ऑर्डर हो्या आता बंदच आहे पूर्ण
मरझढ
असं काम पाहिजे की म्हणजे ते बारा महिने काम पाहिजे हो
पण ते सीझन मच मेन असत ना आपल्यासाठी
हा हो
माझं कसं फ्लावर ज्वेलरी आईयरदद पण ऑर्डर असता त्या सीझन नसला तर एक अस बेबी शअर साठी कंटिन्यू ऑर्डर असत त्या बर बेबी शॉर साठी नसेल तर विल बेबी वगैरे पण करते ना मी रांगोळी फ्लॉवररचे मग त्याच्या पण असत त्या बऱ्यापैकी ऑर्डर
मस्त भरपूर लोक घेत असतील मग
अ तुमचा आवाज सुलो रे काय म्हटलं
भरपूर लोक घेत असतील म्हंटलं
हो हो आताच स्टार्टिंग आहे एवढं तर नाही मार्केट पण बऱ्यापैकी आहे
होईल असस्ते असस्ते होत सर्व म्हणजे एका एकाने एकाला सांगितलं ना की बरोबर
हो आणि आता स्टार्टिंग आहे ना हळूहळू कस होईल
होय आणि तेवढ आपला हात पण पूर्ण एकदम परफेक्ट बसतो.
बसायला पाहिजे. हां आणि आले की अस एकदम ऑर्डर येतात- ना कि मग त्या हॅन्डल पण होत नाहीत.
मग तेच होतं कॅन्सल करायला. आल्या की एकदाच येतात नाहीतर मग एक पण नसते असं असत.
हा ना आणि कॅन्सल केल्यानंतर परत मग कस्टमर ते येत पण- आपल्याकड पुढच पण मग जे येणार ते पण लाब- जात असं होत.
तेच ना कॅन्सल करायला पण म्हणजे असं जीवावरच येत. परत सांगतील नाही सांगतील.
लई विचार कराय लागतो.
हो तेच. घरातल आवरून वगैरे मग ते, हो. नाही जमत. नाही जास्त बसून पण ते काम करायला त्रास-
हा आणि त्यात मी कस सगळं- करते. मोत्यांची ज्वेलरी पासून त्या हळदीच्या ज्वेलरी, मेहंदी वगैरे. मग ते खूप लोड होत.
म्हणजे मेहंदी ऑर्डर, म्हणजे ती ऑर्डर घेता का म्हणजे ब्राईडची वगैरे?
हो ब्राईडच्या वगैरे ऑर्डर घेते.
हा. मग तुम्ही जाईत असाल ना त्यांच्या इकडे काढायला?
हो.
हम्म
मग बाहेर गेल्यानंतर- हा भरपूर लांबून- सांगलीकडनं वगैरे येतात.
अच्छा.
आता तर मध्यंतरी दोन होत्या. मी कॅन्सल केल्या का तर? एवढ्या लांब जाणार- माझ्यासाठी शक्य - तना? म आता दोन्ही मी कॅन्सल केल्या. गिला-
आयडी वगैरे ओपन करून त्यावर टाकायचं. म्हणजे अजून-
हो. आहे ना आयडी माझी तशी. पण विषय कसा होतो की आपला बाबा मोबाईल पण तसा लागतो. तोना. आपला साधा मोबाईल त्यात एवढी एडिटिंग वगैरे नाही होत. किंवा अंम - हा ना. पण तस ती ज्वेलरी दिसली पण पाहिजे ना मोबाईल-
हा. हा ते क्लेअर. आहे हा ते पण आहे.
हा ते पण असाय लागत जर तेच व्यवस्थित नसेल तर- आपण बनवली एवढी छान आणि त्यात दिसणार वेगळीच, मग त्याला पण अर्थ राहत नाही काही.
तेच ते पण आहे पण चांगलं पाहिजे व्हिडिओ का ढायला.
हा आणि तो काढायला पण जमला पाहिजे ना? असं गोष्ट अस - आणि एवढी गडबड असते की, ते काढायला सुद्धा टाईम नसतो आपल्याला. सोबतीला कोण असलय का नाही? की लई लोड होत नाही. मदत होते कोणाची ना कोणाची.
हम तेच.
अन त्या असं आरीवर्क आणी मोत्यांचं वगैरे कसं बारीक- कामाला लई त्रास होतो आणि ती गोष्ट आपण परत परत नाही कंटाळ-
म्हणज आरिवर्कला तर एवढं म्हणजे मी तर- रात्र रात्रभर दोन- दोन, तीन -तीन वाज- कारण का अर्जंट सगळ्या एकदाच आलेल्या. त्यांना अर्जंट पण पाहिजे होत म्हणून ते पैसे तर काही लोक देेतच नाही. भरपूर लेट- म्हणजे, आपण एवढी मेहनत करतो ते त्यांना दिसतच नाही मेहनत वगैरे.
हा ना. आणि मग तसं केलं की मग असं वाटत की आपलंच पैसा आपणच मागायच मग.
आणि हा मटेरियल किती महाग आहे भर पुर माग त्या आरेवरच. आणि ऍडव्हान्स पण देत नाही काही लोक.
हा मी तर ऍडव्हान्स घेतल्याशिवाय ऑर्डरच क कटीन्यू करत नाही मटेरियलच आणत नाही मेन त्यांच.
चांगलंय आमच्या इकडे कसंव ह्या ठिकाणी म्हणजे भरपूर वेगला आहे सगळ
हा. मीकड नाही तुम्ही जर ऑर्डर फिक्स करत आचाल तर मी बनवाय घेते नाही, तर मी बनवत नाही. पष्ट सांगून टाकते.
बरं आहे मग.
त्यामुळे मग देतात लगेच आडवन्स. थोडे का हो ना पण घेते मीआडवस मटेरियल पुर तरी घेते का ऑर्डर करतात आणि परत कॅन्सल करतात. चालतय झालंय टायमिंग.
हॅलो हा बोला
अ ठेवू का झालय.
हा हो हो चालेल.
हां बाय.